हॅलो आवाज येतोय हा येतोय मला तुझा आवाज येत तुला आवाज येतोय का माझा? हो हो येतोय काय. काय आज संडे स्पेशल? काय आज विषय?
तेच सांगितले की तुला अग ते पनीरच काय झालंय तेच तेच खाऊन मला वैतात आलाय तर पनीर पासून माहितीच आहे तुला प्रथिने मिळतात. आणि मी तर तुला माहिती योगा वगैरे करते. मग मला
मला माहितेय हेल्थ काँचस भर पूरा ईस्तुम जैस
हा ते तेच तेच मग तुला माहिती होय आग मग ते कस होतेय पनीर पासून प्रोटीन वगैरे मिळतय, आणि ते प्रतिने आपल्या शरीराला खूप चांगले असतात. आणि मग मला ते वे आता वजन वाढवायचेच आहे ना मग त्यासाठी मला ते लाग तेच ग म ते
हा बरोबर आहे, पण बाहेरच पनीर खाऊ नकोस.
हा अग तेच व्हाय लागलेय आणि तुला माहितीय की मला जेवणातलं एवढं काही म्हणजे नाही माहित ना इन्फॉर्मेशन नॉलेज वगैरे काही नाही आहे. तेच म्हटलं तुला भरपूर काय काय माहितीय, मग जेणेकरून तू मला पनीरच काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी सांगशील, मग ते मला जरा घरी ट्राय करून बघता येईल,
हो तु तुला म्हणजे पनीरची एकच रेसिपी खाऊन किंवा अस तुला कंटाळा आला
हा तेच ना ते नॉर्मल म्हणजे फ्राय करायचं फक्त, त्यात मीठ टाकायचं, किंवा त्याची भुर्जी करायच, हेच हेच खाऊन मला वैतात आलाय आणि तेच तेच खाल्ले की मग ते नको वाटतेय ग म जरा मला सांग म्हणजे- जेणे करून मला ते त प्रतनी पण मिळतील आणि म्हणजे त पण ती मला खात म्हणजे ते बनवलेलं ते व्यवस्थित मला खाता येईल.
हा चालेल काय प्रॉब्लेम नाही सांगते पण तु तुला सगळ्यात महत्त्वाचा आधी सांगते तुला तर सगळं माहिती आहे पनीरमध्ये प्रोटीन भेट ते पनीर आपल्या आता. हे काय मला तुला सांगायची गरज आहे. नाही पण मी तुला एक गोष्ट सांगते की बाहेरचं पनीर खाऊ नको. स कारण बाहेरचं पनीर आहे पनीर आहे ना. कोणतं पण घेतो. बाहेरच पनीर म्हणजे असं प्युअर दुधापासून बनवलेलं नसते त्यामध्ये भेसळ असत्या आणि त्याच्या ते आपण सोया खाते म्ह ते सोयाबीन ते आता सोया चंक्स म्हणतात बघ तला सोया मिक्स असतो त्यात. त्या पनीरमध्ये त्याशिवाय ते पनीर बनत नाही आणि केमिकल भरपूर असतात त्यामुळे तू हा त्यामुळे तू ना जितकं पनीरच बाहेरचा वापर करशील तेवढं तुझ्यासाठी चांगलंय घरच्या घरी. पण नर बनवत जा काहीच का अवघड नाहीये पणीर बनव न त्यापक्षा आपण काय करतो आपल्याकडे वेळ नसो. तरी त्यामुळे आपण पॅकेट फूड विकत आणायला बघतोय. हा बाबा आ आला अ आल घरी करायच पण आपल्याला माहित नसतय की त्याच्यात ते कस बनवलय काय आणि शक क्यतो केमिकल्स आणि त्या सोयाच्यान शिवाय ते पनीर बनतच नाहीये, केमिकल पनीर आणि आता बघ की दूध किती लिटर महागाय आणि ते पनीर इतकं आपल्याला स्वस्त कसं परवडत असल?
नई होय मी पण तो विचार केला, बट तुला माहितच हाय की ग, माझं दैनंदिन जीवन किती धावपळीत असतय म्हणजे मला ते करणं आणि ते मग त्यानंतर हे करायचं, ते करायचं मला ते शक्यच नई मग तू मला सांग इजि मध्ये कि ते
हा चालतय, काय करत जा माहिते काय तू अ आ ज्या वेळेस तुला सुट्टया असत्या ना रविवारी ऑफिसला त्यावेळेस तू एकदमच पनीर स्टोअर करून बनव, बनवून स्टोअर करत जा फ्रीज ला म्हणजे तुला जरी एक आठवड्यातन तू जरी चार वेळा जरी करू खाऊ शकलीस तरी चालेल. काय इतकं नाई किंवा संध्या काळी जरी तू पनीर बनवून ठेवलीस सकाळी केलीस तरी चालतय. काही प्रॉब्लेम नाही, काय करायचं. पनीर जरी एक लिटर घेतली, दूध जरी एक लिट टर घेतलीस, दूध एक लिटर घ्यायचं आणि पण त्यामध्ये विनेगर किंवा अ सायट्रिक ऍसिड म्हणजे असं आंबट पदार्थ जास्त करून टाकायचं आणि आम्ही घ यु करताना युज विनेगरच वापरतोय.
बर बर म्हणजे आणि एक माझ शंका होती, ते आपण जे दूध घेतो ना एक लिटर ते गरम करायच कि जे म्हणजे ते आपण पॅकेट मधून किंवा बाहेरून घेतो तस डायरेक्टली त्यातच टाकायचं ते
नाय नई गरम करायचं की, गरम करायचं आपण दूध आणि थोडस थंड हू द्यायचं, गरम करायचं पण असं लईच पण असं उकळत्या दुधात टाकायचं, असं काय करायचं नई. थोडसं गरम करायचं दूध आणि गरम झाल्यानंतर आपण एक उब उकळी आल्यानंतरन आपण थंड करतोयच की त्याला बारीक गॅसवर ठेवायच आणि त्यात जरा हे करायचं, लिंबूचा रस टाक किंवा व्हिनेगर टाक. हा म ते पूर्ण दूध फाटलं जातय.
हा होय फाटतय ते, आपण लिंबू त्यात टाकल्यानंतर ते अ फाटतय ते
हा माझं इथलं मग तुला माहितच असल की पनीर कसं बनवायचं मग ते काढायचं सगळं तो गोळा पूर्ण पनीर ते फाटलेल्या दुधाात शाय ती आणि हे कर ती काढलीस ना कि त्याला धुवायचं दोन-तीन पाण्यान ते पनीरचा राहते दुधाचं राहिलेलं पाणी आहे ना ते टाकून द्यायचं.
हा.
आणि तो गोळा पूर्ण स्वच्छ धुवायचा दोन-तीन वेळा आणि त्याला एका कापडात बांधून ठेवायचा स्वच्छ, आपण श्रीखंड वगैरे करतोय माहित आहे ना.
हा म्हणजे ते व्हाइट कापड असतय बघ
हा व्हाइट कापडात आ ग्लासवर चांगल पूर्ण पाणी काढायचं. त्याला असं बांधायचं आणि गाड हेच्यात खाली ठेवायचं. म्हणजे तू त्याच्यावर आपला वर व पाटा किंवा असं काहीतरी जाड हेच्याखाली ठेवायच किंवा आता नवि नवीन आल्यात बग पनीरच हे भेटतंय अ कंटेनर सारखा डब्बा भेटतोय काय पनीर बनवण्याचा नुसता तू त्यात टाकली सेट केलीस ना आणि ठेवलीस तर ते आपोआप असं वड्या-वड्या पडतात.
ते अव्हेलेबल असतय ते उप
हा ऑनलाईन भेटू शकतोय दुकानात भेट टू शकतय म्हणजे आपला तु तुला आता इतकं करायला टाईम नाय ना मग तू ते दूध फाटलेलं असतय ते एकदम त्या डब्यात घालायच सेट करायचं प्रेस, करायचं झालं तुझं पनीर, इतका वेळा कमी एवढा कमी वेळात ते होऊन जातय. हा तसं कर तुला ज स म्हणजे वाटेल म्हणजे आता तू पहिल्यांदा तुझ्याकड काय अवलेबल नाही काय, नाही तु्झ्याकड तर तू आधी असं करून बघ ना की बघूया तुला जमतंय. काय
होय-होय हा तेच की म्हणजे पहिला प्रयत्न तरी करूया आपण.
हा मग आता त्या पनीरमध्ये पण तुला सांगते खूप प्रकार आहेत आता तुला जर त्यात चिली फ्लेक्स टाकायचं असलं तर आपण ते ते वेगळ्या प्रकारचं पण बनवू शक ते, पनीर बनवतानाच त्याला चांगलं मळायचं काय चांगलं असतात त्याचा गोळा आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ते हे पण टाकू शकतेस म्हणजे तुला जर काय काय आवडते मसाले जर असं कसुरी मेथी ते त्यामुळे म्हणजे टेस्ट येईल चांगली.
हा हा.
असं टाकायचं पूर्ण ते गोळा मळायचा सेट करायचं आणि वड्या कापायचा आपण पनीरचा. मोठ्या मोठ्या तुला जस पाहिजे तस म्हणजे फ्लेवर म्हणजे माझ म्हणण्याचा काय उद्देश आहे कि फ्लेवर वाईज आपल्याला पनीर बनवता येत.
हम्म, बरोबर आहे म
हा म्हणजे नुसता असं प्लेन पनीर नाही बनवता येत. आपल्याला ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स म्हणजे, साहित्य वेगवेगळे ऍड करून आपल्याला नवीन काहीतरी करता येते ह्याच्यात.
हा हा हा.
हा आणि पनीर तर सोपीच आहे. पनीरच्या तर अगं किती रेसिपी आहेत. तुला जर तुला आता म्हणलीस ना तुला आता डायटिंग साठी करायचंय तर तू कमी तू मसाले ते ऑइल सगळं कमी खातणार नाही तू.
होय बरोबर, होय कमीच लागणार आहे मला कारण तुला माहिती आहे.
पाहिजे.
असं म्हणजे? होय होय. आता म्हणजे जस की झटपट होईल म्हणजे आता तुला माहि धावपळीच्या जीवनामध्ये मला म्हणजे एक एक तास भर तिथ गॅस जवळ उभारण तर शक्यच नाहीय. होईल आणि शरीराला देखील चांगला अस दहा पंधरा मिनिट मध्ये जी होणारी रेसिपी म्हणजे, शॅलो फ्राय टाईप वगैरे अस काय असेल तर कुठून ते मला सांग मी ट्राय म्हणजे, घरी ते बनवून बघेल.
हा चालतय तसं म्हणजे, एकंदरीत तुला म्हणायचं काय की बाबा मसाले कमी आणि तेल कमी घालायचं आणि पटकन होईल असं. हे करू शकते आपण मग तंदूर सारख हि बनवू शकतेस तू. तंदूर च म्हणजे नाश त्याला जरी तुला खायच म्हण फुलक पनीर. पनिरच. तर तंदूर पनीर करू शकतीस.
हा म ते सांग मला तू कसं करायचं? हा सांग मला तू कस का
हा म्हणजे, आ आजकाल तू आता ऐकलंस. ना तंदूर पनीर?
हा म्हणजे, हा ह्याच्यामध्ये काय असते माहिते काय काय करायचं अ पनीर घ्यायचं आणि म्हणजे, त्या आपण वड्या पाडलेल्या जे प पनीर बनवल्या त्याला अ मीठ घालायचं त्याच्यावर चटणी थोडीशी घालायचं. पनीर म मसाला घालायचा, आणि दही घालायच, म्हणजे मॅरिनेशन करण्यासाठी. आणि कसूरी मेथी. आणि तुझ्या आवडीनुसर काय काय मसाले तू टाकू शकतेस. तुला जे टाकायचं आहे ते तू ऍड करू शकतेस त्याच्यात. बिर्यानीला कसं केलेलो बग त्या टाईप मध्ये पण काही मसाले ह्याच्यात येत नाहीत एव - - एवढंच. जेवढं तुला कमी वापरायचं असेल तर- - तेवढं कमी वापर मसाले असं काही नाही आणि ऑइल त्यांनी टाकायचं काय करायचं तुला सिंपल सांगते थांब - - एका भांड्यात काय घे? मीठ घे थोडं लाल तिखट दोन तीन चमचे, थोडासा तंदूर पनीर मसाला, साला, आणि - - थोडीशी अ आपली हे कसुरी मेथी घे. आणि अ - - थोडंसं हळद आणि ऑइल घे आणि हे मिक्स करायचं सगळ - - त्याचा एक पेस्ट बनवते आणि थोडस दही घालयच नाहीतरं पूर्ण मसाला बनवायचा, पूर्ण एकदम असं त्याला हाताान आपलं स्मॅश करून घ्यायच चांगलं एकजीव करायचं. आणि त्या पनीर- - सगळं पूर्ण मिक्स - - करायचं त्यात आणि आपल्याकडे ती स्टीलची तुझ्याकडे हे अस- - असलच जर तुझ्याकडे स्टीलच ते नसतय काय ते तंदूर घालायच मिक्स कराय ह अस सळी - सळी
हा हा हा हा.
मग ते तुझाकडे जर नस- - सेलं - - तर मग तू काय कर - - शेलो फ्राय कर. मंद गॅसवर शलो फ्राय करायच कमी वापरायचं तसही होऊ शकतय किंवा जर तंदूर जर - - करायच म्हटलं आपण मग सळीला ना थोडसं- - तेल लावायचं. पनीर घालायचं - - आणि ढ ते ढोली मिरची असत्या बघ - - ते हा तेच एक दोन तीन तुकडे आणि हे घालायचं. परत पनीर पनीरचे दोन तीन तुकडे परत
हा समजलं ते दिसायला देखील ते - - छान दिस तयं आणि म खावं असं वाटतंय आणि त्यातून आपल्याला शरीरा ला योग्य ते प्रथिन पण मिळतात.
हा आणि मग गॅसवर कनि मंद ह्याच्यावर त्याला भाजायचं चांगल आग. आणि तुझ्याकडे जर शेगडी असेल. म्हणजे आपण अलीकड आता. किंवा चूल असेल. तर त्याच्यावर भाजलीच तरी एक नंबर लाग तर तुला टेस्ट सांगते. पण आताच शक्य नाही ना तेवढं, आता कुणाच्या घरी असतय सिटीमध्ये असतय नसतय.
होय बरोबर.
मग तू तसही करू शकतीस, म्हणजे गॅसवरच बारीक ह्याच्यात भाजयचं. एक नंबर लागतय करून बघ.
मी ट्राय करेन तू जे सांगितली मला खरच पटलं आणि झटपट होणारी म्हणजे जी जी काही तू पध्दत होय होय आणि मला तेच हवं होत. आगं त्यासाठी मी कॉल केला हो तू सांगितलीस खरच खूप धन्यवाद आणि ते मी नक्की घरात बनवून बघते.
हा सांग खरं मला फीडबॅक दे आणि मला फोटो पण पाठव.
हो ठीकाय पाठवते.
आणि काय वाटलं तर कॉल कर मग.
ओके ओके चल बाय मग होय होय ठेव ठे
हा.